हॅलो! हो हो नमस्कार मॅडम.
नमस्कार! काय चाललंय?
काय नाही. तुमचं काय चाललंय?
माझं काय नाही मी मसालेच
हो मग मॅडम मला तुम्ही
हॅलो!
हॅलो.
हा येतोय आवाज?
हो हो. मॅडम मला मसाल्याविषयी काही माहिती देत? येईल का तुम्हाला?
हो देईल ना.
हो. हेच कांदा मसाला तुम्ही जे लाल तिखट बनवता हळद बनवतात हे कशा प्रकारे आणि कशी सुरुवात केली तुम्ही?
आता- मी सुरुवात करून जवळ -जवळ तीस वर्ष झाली. मी मसाले करतीये. पण मी अ पहिल्यांदा अ मिरची कांडप विकत घेतला. कारण इथ ना अ जिथं मी राहते त्या आख्ख्या सोसायटीमध्ये म्हणजे त्या विभागामध्ये कुठच मस मसाल्याची मशीन नव्हती. मग आता बा पण खूप लांब जावं लागायचं. लांब जाव लागायच, तर मग मी काय विचार केला की- आपला माझा तर माझा व्यवसाय होईल आणि सोय बायकांची होईल. कि बायकांना इतक्या लांब जावं लागतं. आता बायकांना लांब जावं लागत नाही. आणि बायकांना म्हणजे हिथल्ली खात्री पटली कि व्यवस्थित आणि फ्रेश आणि ताजे मसाले, मिरची पावडर हळद, गरम मसाले सगळ करते मी. त्यांना आवडतात.
खूप छान! नियोजन केलं मॅडम तुम्ही. म्हणजे बायकांचा विचार करून बायकांचा विचार करून तुम्ही ही सोय केली. ते खूपच छान केली. खूप भारी वाटलं तुम्हाला अनेक असं. बायकांचा विचार केला तुम्ही. सगळ्यांचा विचार करून जर तुम्ही अजून काय तरी आणू शकता एरियामध्ये तर खूप चांगलं होईल.
हो मग करू ना. आपण तो पण प्रयत्न करू. बायकांसाठी पण आता काहीतरी काम अ म्हणजे बायकांना स्वतः घरी बसून काहीतरी करता येईल माझ्यासारखाच व्यवसाय कर अस आपण विचार करू. सगळ्या बायका मिळून, आता बचत गट आहे. आपल्याकड तर मंग बचत गट मार्फत असच काहीतरी जस पापड करणे- कुरडाया करणे म्हणजे असं साधं सिंपल. ते आपलं बायकांना घरी बसून कर -ता येईल आणि हा उन्हाळी उद्योगए. उन्हाळी उद्योग - उद्योग उन्हाळ्यामध्ये तो सरासर चार महिने तर- कुठं नाही गेला. एकदम अ- छान आणि मस्त पैकी करता येणारे.
हो हो.
सहा महिने तर सहा महिने तर आरामशीर करू शकतो. कारण जशी दिवाळी- चालू होती ना त ऊन पडायला सुरुवात होती. म्हणजे उन्हाळाच चालू होतो एक प्रकारचा. मग पावसाळा नसतो फक्त पाऊस- सळ्यात म्हणजे चार महिने हा सीझन बंद राहतो.
हो हो. म्हणजे तुम्ही सहा महिने- अ असं काहीतरी करतात, का चार महिने पण त्यात अ गेले पाहिजे.
माझं कस आहे माहिती आहे- का? माझ कस आहे माहितीए का? आमचं जून महिन्यापर्यंत चालतं. माझं नऊ महिने चालू राहतं- तीन महिने बंद राहाचे. हो तीन ब- कारण पावसाळ्यात म मिरची ओलसर हो- ती ना मग तुटली जात नाही ना मग, कडकपणा राहत नाही त्याला हा. त्याच्यामुळे मग ते उन्हाळा म्हणजे ऊन पडलं तरच मग मिरची पावडर होती. किंवा मसाले होतात.
मॅडम आणि ते खारीक, खोबरं पण अ करतात का तुम्ही?
हो करते ना ते शिजनलाच करते म्हणजे कसं, दिवाळीच्या टायमामध्ये मसाले नसतात ना मग त्याच टाइमाला करते, आणि दिवाळीच्या नंतर अ मिरची कांडप चालू झाले की मग मस् नि लावून मशनी गुततात मग, मग नाय मला करता येत ते, मग त्या टायमात करून देते, एक दोन महिने असलं ना तेवढं करून देते मग ते, ह खारीेक खोबरं कुटून देते. त्याची पण पावडर छान होती, खारीक फक्त चांगली वाळवावं लागती. मग कडक असले कि मग त्याची पावडर छान होती.
खूप छान वाटलं मॅडम तुम्ही असं बायकांविश् जे विचार करतात ते ऐकून खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं का कुणीतरी आहे अ का बायकांचा विचार करतात म्हणून.
ते कसंय आता तीस वर्ष मी झाले बचत गट पण चालवते ना बायकांचा विचार तर कर कर नारच पहिलं बायकांना प्राधान्य देते, कारण कसं आपल्याला कमी ज्ञान मिळालं तरी चालण पण बायकांना काही पण अशा उलाढाली बायको बायका करू शकतात.
हो पण मॅम बायका पण तेवढं प्रोत्साहित पाहिजे असतात ना? हो, म्हणजे नाय का फक्त तुम्ही सांगताल हे करा ते करा पण बायकांनी पण या पाहीजे, बायकानी पण, तिथ टाईम दिला पाहिजे त्यांचा.
हो ते पण आहे. आता कस आहे, माझ्याकडं बचत घटला लावतात का नाही बायका, मग आता त्यांची काहीतरी ब चत होवी, म्हणजे मुलांची फी भरण्या किंवा अ आजार पण काही पण म्हणजे असं येत सांगून. कुणी घरासाठी घेत, म्हणजे कुणी जागा घेत. घर बांधतो त्याच्यावर, घरासाठी लोन घेतो मुलांच्या. शैक्षणिक-शैक्षणिक लोन घेतो, मग आणि. कधी आजारी पडला तर त्याच्यासाठी पण कर्ज काढलं जातं. मोठं जर आजार पण काय असेल ऑपरेशन किंवा दुसरं काय. आजारी पडल तर माणसाला दहा- पंधरा हजार सुद्धा भरायचे होत नाही तरी, सामान्य लोकं काना पैसे नसतात ते, बचत लावली तर त्याच्यातून तेवढं आपलं कर्ज उचललं, तर मग ते आपल्याला अ दवाखान्याचे एकदम फि भरा
फी भरता येते बरोबर आहे, बरोबर आहे, आणि शाळेची पण भरता येते फी बरोबर आहे.
हो शाळेची पण, शाळेची पण, शाळेची पण एकदम असते आपली. वर्षाला शाळा चालू झाली की लगेच भरावी लागती. मग ते त्यांच्या गरजा भागतात. मग त्या बचत गट लावतात, बचत गटांच्या बाया तश्या काही योजना असल्या की, त्या पण राबवल्या जातात.
हा, हा, हा.
मग कळतं बायकांना, काही बायका साम काही सामील होतात. काही बायका सामील होतात, काही बायका काही सामील होत नाही, असंय ते. आणि मसाले तर सगळ्याच बायका करतात आज! मसाला ही रोजच्या वापरातली खाण्याची वस्तूए. हो, मग आता ते आणि रुचकर आपल्याला करून द्यावं लाग
हो आन दु कानातलं कसं खूप दिवसाचं असतं आणि आपलं हे कसं तुमच्या कडं ताजं ताजं भेटतं.
हो, अन ते ति क आ ते दुकानात म्हणजे कसं अ ठेवलेला माल असतो अन मग तो टिकवण्यासाठी त्याच्यावर केमिकल काहीतरी लिमिटन
ती तुमच्याकडचं मसाल्याची कालावधी नसते ना, वर्षानुवर्ष चालणारी असती वस
चा हा आता तर कसंय आपलं माल आपण फ्रेश आणतो, वाळवतो, अ भासतो त्याला मग तो म्हणजे केमिकल विराइत असतो ना तो, केमिकल नस तो त्याच्यामधी काय, मग आपला फ्रेश माल असतो, मग तो आता बायका आणतात तो पण फ्रेशच माल आणतात मिरची, धणे, गरम मसाले हे आस स आणून कडक वाळून अ मसाला केलेला तो वर्षभर टिकतोच छान, हो. काहीच नाही काहीच नाही बुरशी बिरशी काहीच नाही लागत त्याला. हो चांगले वाळवलेले मसाले अ कुटले ना कि मग आणि चांगले हवाबंद डब्यामध्ये ठेवले, की मग चांगले राहतात ते. वर्षभर टिकतात, कंटिन्यु वर्षभर टिकतात.
अजून काय सांगू शकता मॅडम?
आता हळद पावडर पण तशीच, हळद पण हाळकुंड आणली अन कुट ली ना तर ते पण एक स्वस्तात आणि छान काम होतं ते पण हा, मस्त म्हणजे कसंय घरची हळद ना खूप छान असती.
अन ते एक वे वेगळंच श अ त्या हळदीचा वेगळाच असा भारी एक हा वेगळी येती, हा कलर वेगळं
आणि दुकानातली कलर वेगळा येतोच, म्हणजे ती दुकानातली नाय् एकदम अशी म्हणजे त्याचा क क पिवळा कलर असतो, पण तो असा केमिकल सारखा कसा म्हणजे टाकल्यासारखा असा दुसरे
ळा कलर येतो.
आणि तशी आपली एक किलो असेल ना तर तुम्हाला वर्षभर जाती. एक किलो असल तरी आणि बाहेरची दुकानामधली तुम्ही दोन किलो आणा तरी वर्षभर पुरत नाही, आणि म्हणजे त्याची चव पण नाही लागत एवढी. आणि हे आपली कशी एक छोटा चमचा टाकला तर अ कलरफुल म्हणजे भाजी होती ती.
आणि त्याला एक वेगळीच चव येते, हो बरोबर.
जशी धना पावडर पण. आता दुकानातली पण वेगळी असती आणि आपली घरात कसं आप पण घरी आणतो निश पुसतो आ त्याला वाळवतो, भाजून घेतो, भाजले की जरा अ चांगले भाजले की मग मसा तो अ धना पावडर वर्षभर टिकतो आणि बारीक पावडर होती त्याची.
अ ते भाजल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी येते, चव वेगळी येते त्याची.
होत आणि ते वर्षभर टिकतं मग त्याला जाळी नाही लाग
हा, हम्म हम्म, अ मॅडम असं धनं अ खसखस, गरम मसाला असं सगळं एकत्र केल्यानंतर ते वाटण पण चांगलं असतं का?
हो तो गरम मसाला होतो, तो तर ते तो खु अ कोणत्या पण भाजीला तुम्ही वापरू शकता मग, जसं आपण कटाची आमटी करतो ना पोळ्या कर तो त्या कटाच्या आमटीला पण हा गरम मसाला वापरला तर ती भा म्हणजे आमटी पण खूप छान होती.
हा ना? हा हा.
खूप छान होती, म्हणजे छान जसं आता तुम्ही मा नॉन व्हेज खात असतान म्हणजे नाही का मटन, मासे असं ते त्यांना पण लोक वापरतात. ते गरम मसाले वापरतात, मग ते कसे बाहेरच स्पेशल दुकानातून घेऊन यायचा मसाला तो चिकनचा ह्याचा त्याचा. म्हणजे ते नाही का, मग ते चांगलं नस त्याचे मसाले मग ते आपले मसाले केलेले हा मग ते गरम मसाले वेगळे भेटतात आपण जे गरम मसा त्याला वेगळी चव असते कारण आपण भाजलेले असतात.
हो बरोबर हा.
चव वेगळीच येते उकलेले असतात ना. हा ते कुठलेले असतात ना त्याची चव वेगळीच असते.
हो हो म्हणजे आता जे मसाले सांगितले ना असे भाजून वगैरे सगळे तयार केल्यानंतर जे ते ते आता असं वाटतंय का नाही का खरंच खातोय का काय आपण. तो मसाला.
खूपच हा खूपच भारीच. ते साधाण नुसतं म्हणजे आपण अम कुठेतरी केलेलं ते सगळं बघित आपल्यांला त्याचा वास जरी म्हणजे आलं ना आपल्याला तरी असं वाटत की हा बाबा हा. खरंच गरम मसाला छान झालाय हा खावा का काय भाजीला खाव कोणती भाजी करावी असं होतं.
भरल्यासारखं होत खरंच.
पण भरले जात, गरम मसाले म्हणजे त्याला त्याला पण न अस. लिमिट असतंय की आपण कोणत्या मसाल्याला किती किती मसाले वापरावे ना त्याच प्रमाण असते प्रमाण असते हो. ते प्रमाणानुसार टाकलं की मग
बास, हो बरोबर, थँंक यू मॅडम. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि लेडी अ म्हणजे महिलांसाठी खूप चांगलं नाही का तुम्ही प्रोत्साहन देता त्याबद्दल तर खरंच तुमचं खूप आभारी आहे.
काही नाहीये आपण महिलांसाठीच कामं करतो ना.
हा, आणि असच काहीतरी, काहीतरी आणि महिलांसाठी आणा आणि सगळ्या महिलांना परत एकत्र जमा करून.
कोरोना कोरोना, कररोना, महिलांसाठी तरी सगळं करायचं.
ओके ओके चालेल मॅडम चला ठेवू मॅम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.